हॅलो.
हा बोला कि.
जेवला काय.
हो जेवले बघा तुम्ही.
हा जेवल की काय करायलाय.
काय नाही पिशव्या शिवायले. बरंय काय हो ना ओ. आम्ही पण बरंय बघा.
हम् पोरी शाळेला गेलेत काय.
होय गेल्यात शाळेला तुमचं.
आमची एक घरात आहे मुलं आहे लहान तीन वर्षाचा आहे बरोग.
होय मुलगी.
ह मुलगी आहे सहा वर्षाची तिकड पाहुण्यांच्या तिकडें आलो आम्ही.
हा हा ह् आला तुमच.
स्वयंपाक आवरलाय जेवलोय आता आणि परत स्वयंपाक चालूय आमचा.
आणि.
होय.
जाणार आहे काय मग,
होय जाणार आहे की नंतर चार पाच वाजता जायचंय.
होय राहून जावा की दोन दिवस.
ह परवा राहून गेलेय दोन तीन दिवस.
हो हो आलता की बघितलं. हम् तुम्ही काय करताय घरी.
घरीच असते मी मुलगा लहान आहे तीन वर्षाचा.
हम्म.
मुलगी तेवढी शाळेला जातेय पहिलीला. हम् तुमच्या मुली शाळेला जातेत.
होय शाळेला जातेत.
तिघी पण काय?
नाय दोघी इथंच हायत एकटी माहेराते.
हा हा.
तिसरीलाय का चौथीलाय.
हा हा मग दिवसभर काय चालू असते?
दिवसभर काय पिशव्या घरातली कामं आणि काय.
शिवण क्लास म्हणजे शिवायचं काम करताय वय शिवण क्लासच.
पिशव्या चं.
हा हा ब्लाऊज तेन काशीवत नाहीसा.
नाही नाही ब्लाउज तेन काय नाही. ते दोरा वेगवेगळा असतो ना मग ते बंद आणि खर आण हो त्यात. म
हा. हा हा.
हम् तुम्ही कुठला आहता.
आम्ही कसबा सांगावचं.
हम्म तिकडं काय काम नाही तिकडे नाही वाटते माव तुम्ही.
तिकड एम आय डी सा आहे की.
हा हा एम आय डी सा.
एम आयडी सी पूर्ण सगळ्या कंपन्या आहेत. वय लेडीज कामगार आहेत जेंट्स आहेत.
हम्म.
होय आमच्याकडे कामं भरपूर आहेत खर एम आरडीसीच फक्त बाकी दुसरं काय काम नाही.
तुमचं काय शहरला फू झालंय.
माझा नाही काय कॉलेज केलं आणि लग्नच झाले.
आता काय तर करायच. क्लास वगैरे जरा मोठा झाला की.
होय तो जरा मोठा म्हणजे जरा मोठा व्हाय पाहिजे ना. पाच सहा वर्षांचा
हम्म.
हम बाकीच सगळे घरातले सासूबाई सासरे मिस्टर सगळीच कामाला जातात.
ह तुम्ही घर एकटेच असता.
होय घरी एकतीच की एक पोरगी जाते शाळेला
हम्म.
ह दिवसभर काय काम आहे लोळायचंच की.
मग आणि काय दुसर तर घरी बसून काय तर करायच.
होय मग आता काय तर करायचं म्हणलं मग ताईने सांगितली.
हो हे बी चांगलं. हम् आणि का येऊन माहेर
आमचं माहेर बी कसवा सांगावच आहे.
हम. सगळ्या दीदी पण-
होय.
हम्.
आमचं घर म्हणजे असं आम्ही माळावर आहे आमच मम्मी त्यांचं घर शेतात आहे ते लांब आहे खर.
शिरकुळा शेती भरपूर आहे वाटत.
होय आमच्या आहे की शेती आहे की.
हम्म काय केला शेता तुम्ही.
शेतीत परवा हे ऊस, होता. शेंगा होत्या. पावसाळी शेंगा
हम्म, म्हणजे नदी नाही का तिकडं?
आमच्या शेता जवळच आहे नदी. एक दोन किलोमीटर असल. होय लगेच नदी काटलाच आहे. आमचं शेत आहे. तिकडेच घर आहे.
हम् मग तुम्ही गावात आहे का शेतात राहायला?
आम्ही मिस्टरांचा आम्ही माळावर आहे. मम्मी तेन आमची शेतात आहेत.
हम् हम् हम होलसेल जरा भरपूर असेल ना.
होय. मिस्टरांचं काही नाही शेत तेन मम्मी त्यांच म्हणजे माहेरच आहे आमच्या मिस्टरांच काय नाही शेतबीत.
होय. मिस्टर काय एम आई डी सी मध्ये जात्यात.
व्हय. एम आई डी सी लाच की.
हम्म. कागल जवळ पडते काय तिथ?
व्हय. कागल एक दोन तीन किलोमीटर आहे की
कागल मध्ये एम आई डी सी आहे ना. बा काय माहिती आहे का?
होय. कागल एम आई डी सी च की सगळं.
हम्म.
काम भरपूर आहेत तिकडं खर.
होय. लेडीज पण असेल बहुतेक तिथं.
काय ते.
लेडीजांना पण काम असलं की.
होय आहेत की.
हम्म.
हम्म. काम काय सगळ्यासनी आहेत लेडीजासनी हाय. जेंट्सला हाय. परगावसन पण येत्यात लेडीज गाड्या गाड्या करून. हम्म, कामाला काही तुटत नाही काम करणारीच पाहिजेत तिकडं.
हम्म, कामांना काय कमी नाही.
व्हय.
हम्म, घरी निवांत असताय की.
पंधरा पंधरा सोळा सोळा हजार पगार आहे. महिन्यासनी लेडीजासनी. हाऊस किपिंगच काम असते की नाही त्यासनी पण पगार भरपूर आहे पी एफ तेन कट होऊन सगळं फंड तेन सगळं म्हणजे तेरा चौदा हजार रुपये तर देत्यात. हातात
होय. ते सर्व चालू होतंय ना. नंतर फंड वगैरे
होय. आय एस आय च अस होय तिथनं म्हणजे आय एस आयचं पण असते नाही सरकारी कंपनी असल्या तर सरकारी मान्यता त्यातन सगळं दवा ह्यांना ते सगळंच होतय. फंड मिळायच तसा मिळतोय. बोनस मिळतोय. गन दिवाळीच्या वेळेला.
हम्म.
खरं त्यांच्या टायमिंग न जाय पाहिजे. टायमिंग न जाणे. टायमिंग न येणे. असं काम आहे ना त्यांच. जरा लेट होऊन चालत नाही.
होय. त्या टायमातच जायला.
पंचिंग करून आत घेत्यात. पंचिंग करून बाहेर सोडवतात. टायमिंग सकट लिहून घेतात ना.
हम्म हम्म.
इकडं तुमच्या इकडं काय काम नाही तसं काय.
इकडं काय आहे. नुसते माग मागाशिवाय काय नाही.
हम्म. सगळं मागाचच काम आहे वाटतं तुमच्या इकडं.
हो मांगच. बाग आहेत गारमेंट आहे कपड्यांची. शर्ट शिवायची भरपूर हायत लेडीजांना पण कामहाय सोडा इथं.
होय खरं टेलर्सच की काम हो नाय. काय मागावर चालत्यात लेडीज. जात्यात लेडीज? हा हा!
कांड्या भरायच ये ज असतयचं न्हाय.
मशनरी चालवत्यात एक-एक जण लोटायला तेन जात्यात.
हम्म!
म्हणजे शिक्षण जसं शिक्षण जास्त असेल तस आत पण घेत्यात न्हाय. मशनरी चालवायला तेन कॅम्प्युटर ला एच आरच ते एच आर साठी तेन घेत्यात आत.
हो!
आणि ज्याच शिक्षण जास्त हाय त्याला म्हणजे पगार पण जास्त पोष्ट पण वरची देत्यात.
हम्म शिक्षण भरपूर असलं की चालतय. सासू सासरे कामाला लगन. हम्म एकटाच हायस का तुम्ही?
अ नाही दीर हाय लहान अजून लग्न व्हायला नाही.
हम्म बर!
त्यांच्या पेक्षा लहान आहे. अजून लग्न नाही व्हायला.
पहिली ला जाताय
व्हय पाहिलीला हाय सहा वर्षाची हाय.
ह लवकर घातलाय शाळेला.
व्हय य लवकर घातलंय. जात्या कवा शाळेला जात्या एक दिवस राहत्या.
त्यास्नी वय सवय पडूस पर्यंत होते. हम्म तुम्ही काय निवांत असता घरी.
व्हय निवांतच की अग हे फाडाय पायजे. मगं मग
काय नाही बघ अजून हाय.
हा हा!
का जायाचे.
हा हा!
जरा झोपून उठलो मग मी म्हटलं आता ड्रेस शिवायचं.
हा!
व्हय चालू हाय की. जेवतच होत मग आता ते वहिनी आलती तर हम्म
अन चालू हाय.
होय तिन्ही ब्लाऊज शिवत्यात त्यंचच भारी आमचं काय.
हा! आता दोन तीन दिवस काय काम नाही त्यंच झालं आम्ही एक आलो त्यात. त्या साव्याचा बड्डे एक होता.
होय बर्थडे झाला की.
व्हय मग त्यात त्यांचं काम कुठं झालंय.
हम्म त्यांनी काय बसलेत की काढत सोडा तसं काय नाही
आ
एक एक तासात कडत्यात त्यांनी ब्लाऊज शिऊन मग लित की हम्म. आमचं काय दिवसभर बसलं तरी काय ते होत नाही.
आमचं काम निवांत हलगु मलगु करत. तस त्यांच नाही एकदम फास्ट ऐंशीच्या स्पीड न काम असतय त्यांचं
मग तुम्ही कराय. रवा एक दोन तीन दिवस
आं
राऊन जावा मणडला एक दोन तिन दिवस
काय राहून जातासा सारखं सुट्टी मा देतील होय कंपनीत घरला जावा.
आज काय सुट्टी हाय मग
आज सोमवार सुट्टी म्हणूनच आलतो.
हम्म
आता संध्याकाळी जायचं.
होय जवळ हाय नव इथन
अर्धा पाऊन तास लागतोय जायला.
हा ह् खर हाय. मग पोरी काय खेळाली त पोर
पोर हायत नव खेळाल्यात एक उभारलय जवळ एक तिकड खेळालय.
हम्म कुत्र्यासोबत खेळत असतील.
होय कोत्याची वेणी घालाल्यात तेणी ताई
ह
ती फुग घेऊन खेळाल्यात दोघं जण
हम्
म् काय नाही बसलोय नव मी जेऊन बसलोय आम्ही दोघं जण दोघी जण आता आमचं मिस्टर आणि दादा जेवायचे आहेत त्यांचं मिस्टर एक जेवायचे आहेत.
हम्म
हम
ह
तुमचं मिस्टर
आमच ते जेऊन गेलेत कामावर गेलेत.
हा हा
दिवसपाळी हाय न
हा ते मागासच काम
हो तेच सगळंच.
हा हा.
हम्. आणि काय शेतात वगैरे काय जात नाही नव
शेतात
हा तुमच नाही वाटत मम्मींचा हाय.
होय मम्मींच आमचं काय नाही.
ह मग सासू बाय कुठं जात्यात कामाला
अह कंपनीतच की एमआयडीसीला.
तिथंच जात्यात.
हय जात्यात आमच्या गल्लीतल्या सगळ्या बायका इकरेक रिक्षा भरून जात्या की.
होय.
होय. तिकड जा.
हम.
काय नाय, बसलोय नवं.
काय घरी बसून ते सोडा. मुलांच्या काय? दिवस कसा जातोय ते कळत नाही.
होय.
हा, हा. काय नाही. हम्म, ठेऊ काय? हा परत करतो बघा, आणि.
बर, बर. करा.
हम्.